हॅलो ह बरे आहेत सगळे ते
हाये हाये बर बघा हाये हाये आहे तुमची?
आहे आहे मग कळालं की तुम्हाला अशक्तपणा खूप जाणवत होता
होय खूप झालता अशक्तपणा म्हणजे आता काय अचानकच कनी काय झालं कि ताप वगैरे आला हो आणि रात्री तसं झालं मग पणी ताप आल्यावर म्हणलं पहिला दवाखान्यात सकाळी जाऊन आले. मग आता थोडस बरं वाटायला लागलंय बघा
थोडसं
हा आता बघितला ना म्हणजे काय झालं माहितीय काय आता एवढी उष्णता वाढली तुम्हाला माहितच आहे की त्याच्यामध्ये पाणी वगैरे धावपळ सगळी हे चालूच आहे मग थोडंस का नाही थोडासा ताप आला आणि मग नंतर अशक्तपणा असं चक्कर मारायला ला मला एकदम असं झाल मग जरा दवाखान्यात जाऊन आले आणि म्हणलं दाखूया तुम्हाला कसं समजलं काय
मला समजलं म्हणताना म्हटलं ज कॉल करून विचारून घेऊया की काय झालं होतं नेमकं म्हणजे तुम्हाला उष्माघात झाला होता थोडक्यात उन्हाचा त्रास झाला होता
उनाचा त्रास झालता तेच डॉक्टरांनी म्हणली आता तेवढं ऊन पण आहे त्यामुळे तसं थोडं झालंय
बर मग आता तुम्हाला मी ते कनी घरच्या घरी उपाय सांगतो तुम्ही उन्हात जाताना हेना पहिल्यांदा बा घरला बाहेर पडताना एक तर सकाळी आठ ते दहा या वेळेत बाहेर पडायचं बाजारला जाताना किंवा दुपारी चार नंतर बाहेर पडायचं
हा हा हा
आपल्या सोबत बाहेरल, उन्हात बाहेर पडताना तुम्ही सोबत छत्री घ्यायची. आणि पाण्याची बॉटल ह्या दोन गोष्टीस सकाळीच बाहेर पडा किंवा संध्याकाळी बाहेर पडा. छत्री आणि पाण्याची बॉटल. तरी सोबत ठेवायची.
हा
त्याच्यानंतर तुम्ही जे घड्याळ वापरताय. का ऑटोमॅटिक आहे. काय जुन्या पद्धतीचं वापरताय.
आता ऑटोमॅटिक नाही वापरत आता, आता आपलं रेग्युलरच वापरते मी.
हा रेग्युलरच वापरत आहे. बर, तरी पण की नाही, मोबाईल तर युज करताय. मोबाईल मध्ये आहे. ना गजर लावून ठेवायचा. एक तासाला एक तास झाला की, एक ग्लास पाणी प्यायचं. एक तास झालं की, बरोबर, एक ग्लास पाणी प्यायचं.
हा, हा
तुम्हाला, तुम्ही जेवा, झोपा, उठा, काहीही करा पण
हा
एक ग्लास पाणी प्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरातून बाहेर पडताना तुम्हाला जितक्या जास्त प्रमाणात पाणी पिता येईल. तितक्या जास्त प्रमाणात पाणी प्यायचं.
ओके. हा हा
आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला प्रवास करून बाहेरून उन्हातून बाहेरून घरात याल. त्या वेळेला अगदी डायरेक्टली घरात गेल्या गेल्यानंतर मोठ्यानं पंखा स्पीड चालू करणे किंवा हात- पाय गार पाण्यानं अचानकपणे पटकन हाल हात- पाय, तोंड धुवायला जाणे, ह्या गोष्टी पहिल्या टाळायच्या.
ओके.
टाळायचे. बाहेरून आला की, एक दहा- पंधरा मिनिटं घरात आहे. त्याच नॉर्मल टेंपरेचरला राहायचं. त्याच्यानंतर मग तुम्ही हात- पाय, तोंड धुवायच. आणि मग पंख्याखाली यायच.
हम, हा
हे असं केला तर, तुमची उन्हाळ्यात तब्येत अजिबात बिघडणार नाही. तुम्हाला उष्णतेचा काहीच, त्रास होणार नाही.
ओके, म्हणजे मला ही आणि माहिती माहितच नव्हती.
माहितच नव्हतं. हा पण आता बघा काय होत. बघा तुम्ही बाहेरून उन्हात आलात. तुमच्या शरीराच तापमान वाढलेलं असते. बरोबर आहे. तुम्ही पंखा डायरेक्टली पंखा चालू करून पंख्याखाली बसला. तर काय होतय तर पंख्यामुळे तुमच शरीर गार पडायला सुरुवात होते. अगोदर गरम आणि त्याच्यावर गार, चमारा तव्यावर पाणी शिंपडल्यासारखं होते. मग काय होते. तवा पूर्ण गार होऊन जातोय तस, आपलं शरीर काय होते गार पडते. ह हात -पाय तोून धुवायला गेला, गार पाणी गार पाणी घेतल्यामुळे परत शरीर काय होते. गार पडून जाते. बाहेरच ऊन आणि हे गार, ऊन आणि गार. एकदमच आपल्या शरीरात जाणवल्यामुळे ना, आपल्या शरीराला नेमकं उष्णता आणि थंडीचं. आपले हार्मोन इनबॅलेन्स होतात. आणि तेने, जेने, तेने करून काय होते आपल्याला ताप यायला सुरुवात होते. कणकण जाणवायला सुरुवात होेते. हातपाय दुखवायला सुरुवात होतात. आणि प्रकारे डोकं सतत दुखणं.
हा
पोटात पाण्याचा आवाज येणं.
हम
आणि चक्कर येण, आशा प्रकारचा त्रास चालू व्हायला सुरुवात होते.
म्हणजे काय होत होत माहितय काय म्हणजे अचानक त्याचा आदल्या दिवशी म्हणजे एकदम असं भिरभिरल्यासारखं झालं आणि पूर्ण असं तर काय समजे नाच म्हणजे थोडा वेळ म्हणजे असं मला वाटलं आता मी चक्कर येऊन पडतोय का बसावंच असं मला वाटलं एका ठिकाणी म्हणजे पूर्ण अस आपल्याला हा अंधारी आली हा तसं झालंय
मग ते बाहेरून उन्हात न आल्यानंतर डायरेक्टली फॅन खाली बसणं आणि हे काळलाच टाळला ना की तुम्हाला तो त्रास कधीच जाणवणार नाही एवढं मात्र नाही तिये कारण मी ह्या स्वतः गोष्टी अुभवल्यात डॉक्टरांच्याकडून सल्ले पण सारखं इकडं सारखं त्या आशातही वगैरे आहेत ना तर त्या सारखं फिरायला येतात त्यावेळी सारखं सांगतात ते वापरा छत्री वापरा पाण्याची बाट बाटली वापरा सकाळी आठ ते दहा या वेळेतच काम करा किंवा संध्याकाळी दुपारी चारनंतर बाहेर पडा डायरेक्टली पंख्या खाली बसू नका, एक तासाला पाणी प्या सगळ स त्या गोष्टी त्या आशाताई वगैरे येऊन आम्हाला सांगून जातात त्यामुळे माहिती नाही मी अनुवले म्हण त्यांना मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ह्या गोष्टी करा नक्कीच तुम्हाला
आणि सिरियसली खरंच मला ना म्हणजे माझ्या शरीरामधेना पाण्याची म्हणजे कमतरता कमी झालती, कारण माझी लहान मुलगी अस तर मग मला लक्ष म्हणजे माझ्या स्वतःकडे मी लक्षच दिलं नाही म्हण म्हणजे तहान लागली की पाणी वगैरे प्यायच नाही मग मला ते म्हणजे कळायला लागलं की बाबा आपण चूक झाली आणि आपण असं केलं कारण जरी आपण कधी घराच्या बाहेर एक दहा अकराच्या नंतर गेलो ना तर पूर्ण ऊन वगैरे असायचं आणि त्या काय एक काम करायचं म्हणलं का नाही मग कोणी असं एकदा तसं झालं म्हणजे मी दुर्लक्ष करायला लागलं की पाणी कमी प्यायचं किंवा कायम म मला का नाही ते डिहायड्रेशनच झालतं असं झालेलं आणि त्यामुळेच तर बाकीच मग डोके दुखी त्यांना चालू झालं असं झालं
हे असे प्रॉब्लेम्स क्रिएट होत राहतात त्याच्यासाठी पाणी मात्र भर हम्म पण आता बरं वाटतय पूर्ण तब्येत ठीक आहे तुमची
होय आता आहे बघा बरी आता गेले मी डॉक्टरानकडे मग त्यानेच ते लिहून दिले टॅब्लेट
घेतला.
इकडेच आपले आहेत ओळखीचे एखादे आमचे फॅमिली डॉक्टर्स आहेत. त्यांच्याकडनच घेतली ट्रेंटमेन्ट मी मग तेनी व्यवथित म्हणजे अस सांगून सांगितलेत काय विषय नाही म्हणजे तुम्ही थोडं हे कर हे करा जे काय आहे ते रुटीनमध्ये हे करा, पाणी जास्त ऍड करा हा
हा. पाणी तर जास्त प्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं माहिती काय घरच्या घरी ओ आर एस तयार करायचं आणि प्यायचं. पाणी घ्यायचं पाण्यामध्ये सात ते आठ चमचे साखर आणि एक चमचा मीठ टाकायचं पाणी पूर्ण हलवायचं. साखर आणि मीठ विरागळे पर्यंत आणि ते पाणी तुम्ही थोडं, थोडं, थोड, थोडं, थोड, थोडं बारा तासापर्यंतच प्यायच, बारा तास झाले की उरलेलं पाणी फेकून द्यायच परत दुसरं करायचं असं केलं ना ते केल्यानंतर तुम्हाला एवढा फरक पडेल तुम्हाला असं कधी उन्हाळा आहे असं वाट णारच नाही शरीराला काहीच त्रास होणार नाही. हा.
कालच काय तर ओ आर एस असतेय कि ते ते दिलते त्यांनी दोन्ही मग ते घेतलं म्हणजे कस हाय घरगुती पद्धतीने जे केले केलेलं आहे ना ते खरंच शरीरामध्ये म्हणजे बदल घडवून आणते असंय आणि आ जर व्यवस्थित म्हणजे अह उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच म्हणजे जा जास्त करून ताक म्हणा किंवा आंबिल म्हणा हे जर पदार्थ जास्त म्हणजे खाल्ले किंवा सेवन केलं कनय म्हणजे चांगलं असतय आपल्या शरीरासाठी असं आहे. म्हणजे जड पदार्थ न खाण्यापेक्षा.
चालेल चालेल हा.
हॅलो.
आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेव्हा जर तुमचं बाळ लहान असेल तुम्ही जर फिडिंग करत असाल ना तर तुम्ही एक तर फिडिंग च्या अगोदर एक ग्लास पाणी प्यायचं किंवा फिडिंग करून झाल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचं.
हा हा.
हा त्यामुळेना तुम्हाला भरपूर फायदा होईल बाळाचा म्हणजे बाळासाठी दूध पण वाढेल तुम्हाला पण काही इजा होणार नाही करून बघा नक्की ट्राय.
हा फिडिंगच करते मी त्यामुळेच कदाचित म्हणजे पाण्याची कमतरता मला जास्त जाणवल.
जास्त असेल हे पण करून बघा तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक वाटेल.
नाही एकदा ट्राय केन की मी म्हणजे आता ट्रायच करायला सुरुवात करायला पाहिजे कारण अजून तरी उन्हाळा आहेच. म्हणाव तसं काय पाऊस पडलेला नाहीच आहे असंय. आणि जरी पावसाळा चाल चालू झाला तरी सुद्धा मला हे ते करायलाच पाहिजे. त्याशिवायकाय पर्याय नाही असं आहे होय.
हो.
कारण जेवढे शरीरासाठी पाणी आपण पिल तेवढे चांगलंच आहे आपल्या शरीरासाठी. हो म्हणजे तुम्ही जे सांगितला का नाही खरंच ते मला माहिती नव्हते अस त्या आतापर्यंत मला कोणच सांगितलं नाहीय. हे ते म्हणजे माहिती दिला ना मला ते म्हणजे मला कोणच सांगितल नाही आतापर्यंत.
एवढे छान वाटले म्हणजे होय म्हणजे कसाय माहितेय काय आपल्या. अ जीवनासाठी रेग्युलर जीवनासाठी महत्त्वाचच आहे. हो कारण कसं होतय ज्या मुली. अ आत्ताच आई वगैरे झालेली आहे. त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. ते म्हणजे स्वतःला ते मुलांना तर बघायलाच पाहिजे पण स्वतःला कुठ तरी विस विस तर सध्या अस मला वाट शरीराची काळजी म्हणा किंवा हे हे घ्यायला पाहिजे जेव वेळेवर जेवण करणे वेळेवर पाणी पिणे हे महत्त्वाचंच आहे. आणि खरच तुम्ही सांगितला का नाही मला एखाद्या डॉक्टरनी पण एवढं चांगल एवढं तुम्ही छान सांगितलं खरच. म्हणजे छान वाटले असंय होय होय. होय तेच की, आता बघते की, म्हणजे घरी पण ओआर एस वगैरे तयार करायचं हे पण म्हणजे म्हणजे आपण कसं नॉर्मल लिंबू पाणी वगैरे हे करतो. पण हे मीठ आणि साखरचं कसं मी जास्त करून कधी पिलेच नाही हो
मीठ साखरेच चव थोडी वेगळी लागत सुरुवातीला थोड प्यायला नको वाटेल पण आपल्या शरीरासाठी ते चांगलं हाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेला पूर्ण दिवस जातोय तुमची घरातली तुम्ही सगळी काम आवरताय रात्रीच्या वेळी झोपायच्या अगोदर दहा मिनिट एक टप पाणी घ्यायचं.
हा.
त्या ट्पामध्ये ना खडे मीठ टाकायच खडे मीठ टाकायचे आणि त्याच्यामध्ये पाय घालून एक दहा मिनिट बसायचं. खडे मीठ घालून दहा मिनिट आपले पाय ठेवून बसायचे तुम्हाला गार पाणी सोसत असेल तर नॉर्मल. पाणी त्याच्यामध्ये पाय घालून तुम्ही दहा मिनिट बसला ना तर तुम्हाला त एवढ रिलॅक्स फील होईल आणि एवढा उष्ण, त्याचा जो तुमचा सगळा त्रासे ना, तो सगळा त्रास तुमचा निघून जाईल.
हो म्हणजे मी एकदा ट्राय करते, आ ता, आताच ट्राय करते, हा.
तीन दिवस केला, तरी भरपूर प्रमाणात फरक वाटेल तुम्हाला.
बघते कि मी, ट्राय करून बघते आता, तुम्ही सांगितलेय, ब
तीन दिवस. त्याच्यानंतर पाच दिवस, नंतर तुम्ही रोज रोज डेली केला तरी चालेल.
ह.
ह बघा करून नक्की ट्राय ते.
नाही बघते आता मी ट्राय करून, तुमचं म्हणजे माहिती ऐकून खरंच छान वाटलं. खरंच मला आता ते गरजेचंच होतं, आता सध्या. चालते चालते, हा, हा, ओके हां बाय.
ओ ते का ओ?